हॅलो. हॅलो.
हॅलो. झाला का अभ्यास?
नाही आत्ताच बसलो होतो.
हो का?
हम्.
आणला का? पेन आणला? पेन आणला का?
हा.
केवढ्याचा?
चार रुपयाला एक.
आन दोन आणा की ना.
आणि आणले म दोन.
हो का? झाला का म अभ्यास?
नाही आताच बसू राह्यलो.
हम्.
जेवण झाले का?
अं हा.
अं त्यानला जायचं नाही का?
एकदास एकदा सांगून लक्षात येत नाही का?
जायचं असं ना विचारण मग. जायचं असलं तर मग पाऊस थांबेल ए. आता बाहेर लगे एक शितोडा नाही पडेल ना.
बोलअजून तेच बोल.
एक बी शितोडा नाही बाहेर.
अभ्यास झाला का?
हा.
कधी केला?
केलता.
हाव का?
हं.
किती वेळ बसेला होता? आता चार घटी, पाच घंटी
दोन घंटे बसलो होतो.
होव का.
हम्म.
लाज नाही वाटत ते सांगाय, लाज नाही वाटत सांगायला.
दोन घंटे म्हटल्यावर किती- किती अभ्यास करायचां मानसाने?
काय चालुय बाकीचं?
काही नाही बसेल होतो बा.
हो का.
बरी तब्येत.
नाहीन आज बरी, बाहेर हो.
हं.
नाही तर दु गुजरा
ह
हम् या एक कॉल वाया गेला आता एवढ्यात.
कस काय?
काय माहीती नाही. बाकीच काय चालूये?
बाकी काही क नाही घरचे,
हे अद्रक कितिक लावेली?
अर्धा एकर.
किती गुंतवले?
चार.
हो का?
हम्म.
मिरच्या लावेल का त्याचात?
आंऽ
मिरच्या लावेले का?
हा लागेल दर्शक, ओपी आता सध्या.
गिळाव का? त्यानच लावले का?
हम्म.
हो का?
हम्म.
, बरंय मग बाकीच गोळ्या अन् पडते. गोळ्या घेऊन पडते.
एवढं दुखू रायलं का लगे?
हो ना.
काम .
नाय नाय काय चालुय अजून?
काय चालुय मनलं मंग?
काय नी बशेले आता.
हो का. ए शाळेत काई याचे खेळ गीळ घेतले नई का एकादशीचे?
हं नाई काई ना, फक्त कार्यक्रम होता बस.
हो का, गेले असतील ना सगळेच सगळे.
नाई फक्त दिंडी निघली होती, अन दोन चार पोरीसये ते होते.
हो का.
हां डान्स होते काई, म्हण्णत होत्या गवळणी ती.
भारी राहतो कार्यक्रम. छान वाटतं ना. निेजले शाळेतनं यीऊन. तुमच्या शेजारच्या.
हा. होतो ना.
हो का तुमाल सरा वाजत असण न.
हा मंग काय.
हो का.
हमं.
सर्दी लयच होयेल दिसती?
हाव ना लईच झालीन लई.
हो.
अं बोलता सुधा येईन नी मला. आता उद्यापासून लागणंय कामाला.
काय काम ये?
अन् सोयाबीनी नींदायचाये.
उद्या?
हं उद्याच. एकदा भिडलं क भिडलं मंग निंदाला. भुईमुग टाकेल जरसा. तो निंदाचाये. हम् बाकीचं काईच नी लावुन देत. उडीद, उडीद नई, मुंग नई. उडीद नई, मुंग नई, लवु लवु नई देत.
तुझंचाय ना?
हा बोल की.
इ दोन झाडं लाविल मुगाची खाय पुरत
हां हां.
दहावीस लागत नाही तर म काय. दोडकी लावली तर जात्यात.
हां.
येवढं काही लागत नाही दोडक. तेरी कराच व जिवाव येत तरी कराच. एवढ एवढ्याला. जादा कमी असत मशीन वरून काढून आणल्या जातील. थोडी असल्यावर लई काडता येत का. थोडी असल्यावर घरीच तयार कराला लागती.
घरच काऊ न?
थोडी असल्यावर मशीनवर पण नेता येत नाई.
हा का?
हू हू. जास्त असल का म घेऊन
काय?
एवढी लावून दित नाहीत.
काऊन दीन?
लावून द्याले. लागतय तरी किती कोणत्या?
हू हू.
लागत किती करण त्या द देऊन देत.
ठेवू काय मग?
हे आणि काय?
बाय. पैशाच नाद लागत. पैशाच नाद लागत हो.
हूम्म.
हा. पण तूरी लावल्या का डाळ होती ना घरची?
हा मग.
हाव का?
अ. गलती अबुदा ना थंडा ते खाल्ला तेन झाला सर्दी. कच ते खालीच नाही तर हम्म च मला नाही इना कोण रा वाटत हो इतक चाल
इ शर्दी च मारग बणते
घ्याना.
नड कराला तिडे घेतल्या त्या मानशला गेल ति घेतल्या नाही वाटलं त्याना फरक पडल इ काय चालु आहे तुमच्या गाड्या ही चालु असतील? उ का हम्म. पणतीस चालत म पण आपला केस थोड घालता ब आहे का? बर आहे? नव्हता.
का आहे?
यु नको.
हा, काय फोन करू पू
हो काका झाल त्यांच्या मळ्यातल्या कामावरलय का मळ्यातल्या कामावर येल त्यांचे?
हा आवरलेले त्यांचे काय सगळे ऊस अन तेच सगळ.
हाव काय पूरा. हाव का.
इ
हम् इ मस हं, हं चाल्या ताई वावरात?
नाही पाणी भरायच कामच नाही हम्म.
जेव जेवढ गायन दाखवपाचं काम नसेल रा बज हो का क त मारलेला जातात का
एवढ मोठा ऊशेर कसं काय?
म भी लागथ ना. मुगलाई दसधच्या गं. मूग लाईत असते नौसात. काही काही लावित्या छोटा, छोटा असल्यावर.
नाही.
हो का, ठिक हे, ठिक हे आमच्या इकडे लावीत ते मुग लावित्या उसात ना तितका मुगा त्याला पाय
आम्हा इकडं नाही काही.
हो का.
हम्म ‌.
बर पळायला यात लागत असतय. दहा अकराचे ते ने जाऊ का?
त्या उसामुळे ते मुगामुळे उसाल पाणी देत नाही ना.
अ
ते ऊसामुळे मुग मुगामुळे ऊसाला पाळी देता येत नाही ना. हम्म‌.
बर आहे पण, म ऊसाला कामं लय राहतय.
हा, मग काय.
ता लावून दिला का एखादीच.
हा.
डोक्याला ताप देनार. पचाली. ह किच कायच नाही. हो का. हम्म्म. अभ्यास झाला म्हणून.
मी आता करायचं आहे, ठेऊ का.
आणि नाही. प्लॅन लावले काय तुम्ही? हो का. उनातला त्रास काणी.
माऊशीच्यात
हो का, बाकी चोरून अनला होता का?
हम्म
तसंशल कात मी क ते.
नाही.
भणतशिल गता असं काही नसतं.
मायशील गत नाही ती.
नाही. बरं आहे बाई, मग लोक घेऊन देते का?
नाही घेऊन देत, तरी पण चोर चोरला आनाव लागत ते.
हा.
हम्म, ते देखतानाच लागत नाही ते.
हो का, ना शिस्ते तर किती.
मोठत कसं
हम्म हम्म.
हा.
हो का
तेच पण तेच बाजूला बी एकादाच आणलो ती दस आणलोत किती मोठं
हा का कसं शिलगत ते पाण्यात का मातीत.
दोन्ही कडे बी
हा का हा माती त शिलगत अन् पाण्यात शीलगत.
हा
जास्त फास्टम मग मातीच शीलगत असेल मग ते क पान्या बि तेवढंच फास्ट शीलगत
नाही सारखंच दोन्ही बी.
हा का बर मला मला बि लावावं लागत गडे
चांगले हे दोन्ही कड सुरू
पडून हाय काय मी तिकत ह सल ना